हॅलो
आवाज
हॅलो
येतोय हॅलो आवाज येतोय काय
हॅलो
हॅलो हॅलो
हा येतोय आवाज
मग काय करताय
काय नाही अरे मगाशी जरा नेटवर्क गेलं त्यामुळं कट झाला अचानक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे रे जरा
आच्छा म आता व
हम्म तेच की पेमेंटच बोलतो ना आपण
हा
ते तस आता सुरुवातीला प्रेशर्स म्हणल की एक दोन वर्ष कमी भेटतच पहिला नव्हतं लग्न जरा ते मला मला सर्वाइव करता येत होतं तिथं
अच्छा
हं त्यावेळी पण महागाई पण नव्हती सात आठ वर्षापूर्वीची ही गोष्ट एवढी महागाई पण नव्हती ना वीस पंचवीस सुरुवात होता
अरे एकट्याला जमून जातो रे वीस पंचवीस एवढं तिघा माणसांना चाळीस पंचेचाळीस पण कमी पडतात
होय होय आता तसचं होतंय ती ती तिघजण तिथं आणि घरी आजी आ
आजी आजोबा हो
मग नाही माझी बी आई घरीच असते
अच्छा
मुलगी लहान आहे ना अडीच वर्षाची हाय
अच्छा! चौथी तिला बघायला भेटलं.
हो जर मा्मी कामावर गेली तर मग मुलगी घरात कुठं ठेवणार एकटीच.
हा ते पण हाय बघायला आजी
होय त्यांना इकडे घेऊन याचं काय हे नाही पण जादा खर्च होणार.
ते तर आहेच रे गावी गावी ठीक आहे परवडेल इकडे, तुम्हाला ट्रॅव्हलिंग मग तेवढं ट्रॅव्हलिंग तर तसं पण जास्तच आहे इकडे. तिनपण आप, जेवणापासून असं नॉर्मल हे भाजीपाला पण घ्यायला गेलास तरी महाग आहे.
होय त्यात आजोबांना धापचा त्रास आहे. धाप, धाप लागणे.
धाप लागने.
मा अस्तमा-
पास
हा जरा चाललं की असं दमल्यासारखं होतं. आजी ला पण शुगर बीपी. तेज्या गोळ्या आहेत त्यांच मुलेच खरच आहे आता.
आजी आजोबा ला बघायला कोण असतो घरी गावच्या?
अजून एक मामा आहे. नाही नाही एक मामा गोव्यात एक मामा इथं असतो दोन मामा सक्के.
आणि त्या मामाचाच भाव ना.
होय सक्का भाऊ.
मग तो काय करतो तिकडं? तोच तो,
तो गावीच असतो शेती आणि त्याचं दुकान आहे. ऑटोमोबाईल्स
ऑटोमोबाईल्स कसलं गाड्यांचं?
हो होय.
आणि बाकी.
नाही पार्ट्स पार्ट्स विकायचा.
पार्टस विकायचा अन साईड बाय शेती पण.
हा
पणा
हो साईड वाईज श शेती गाई वगैरे पाळलेत.
अच्छा! शेतीकरी पण कुठले आहे असे?
शेती तरी पण कुठली आहे, म्हणजे कसली शेती आहे ऊसाची?
म्हणजे तीन ठिकाणी राहनं आहे त्यामूळ एका ह्याच्यात गाईची गाई म्हशीनी चाऱ्यासाठी गवत लावले. एकाह्याच्यात भात लावलेत आणि एका यला आता उस आहे.
ऊस आहे. म ऊस तस जात असेल ना फॅक्टरीमध्ये?
होय पण ते जास्त रेट नाही भेटत जास्त टन झाला तर जास्त पैसे होते.
कस, कस टन? एका टन वर किती आहे पैसे, तरी पण कारखान्यात?
अं टॉलीवर असते. टॉलीच वजन जर समज पंधरा टन असलं मग, तुझा ऊस समज जर वीस टन गेलाय, ट्रॉलीच्या वजना सहित. मग टॉली मग ते उत्तरतात सगळ्या ऊस. त्यानंतर परत टॉलीचं वजन करतात. मग परत ते मायनस करून, जर समजा चार पाच टन गेला तर येऊन जातील त्याचा, पंचवीस तीस हजार रुपये येऊन जातील.
पंचवीस तीस हजार.
हा.
एका, म्हणजे एका ट्रॉलीचे?
हा एका ट्रॉलीचे.
पंचवीस हजार म्हण असे ट्रॉवले किती जातात? तरी असे एक दोन कि तीन?
अ एवढ्या नाही जात, पण दोन तीन जातील.
दोन तीन. अच्छा.. तरी थोडा एवढी जशी म मेहनत लागत नसेल ना, उसाला.
नाही, लागते की मेहनत जास्त लागते.
म्हणजे ऊस, कसा म्हणजे कसा पिकवतात कसा?
सुरुवातीला ते ऊस दोन प्रकारे केलं जातं. लावण पद्धत आणि रोप्प पद्धत.
ह काही लोक आमच्या इकडं, लावण पण करतात, रोपं पण करतात.
की करता रोप? जसं वेग असं काय. हॅलो. हो हॅलो. हा